नमस्क
नमस्कार एक तोय का आवाज. चालेल. चालेल. आपला टॉपिकच आपण घेऊया. मुलांना आता म्हणजे आजच्या आजच्या काळात मुलांना आपले संस्कार देण्याची गरज आहे का म्हणून? तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतयं? हॅलो. हॅलो.
आवाज
हो येते आवाज नाही. मला असं वाटत - - क जे आपल्या जे संस्कार होतात ते घरातूनच होतात.
ह् पूर्वीच्या काळात बघा ना ओ. मुलांचे बालपण घर शाळा आणि गाव यांच्या पुुरतीच मर्यादित होते. पण आज ना मुलांचं हे मोबाईल इंटरनेट ह्या सोशल मोड्या सोशल मीडिया आणि टीव्ही मुळे ना पूर्ण मुलांच्या हातात हा मोबाईल आणि ह्यामुळे ना अ बरेचसेच आव्हाने वाढली आपल्यासारख
बरोबर. नाही कायय आताचा जमाना आहे तो जे - - ए आय ज त्याच्यामुळे स्पर्धेच्या टिक व्यासाठी ह्या गोष्टी आल्या समजा त्याच्यामध्ये आप मुलं कमी पण नाही पडली पाहिजेत. पण जी आपली संस्कृती जी आहे हा आणि आप त्याच्याबददल मुलांना थोडी तर आपण माहिती दिली पाहिजे. आता ब आता माझ्या ओळखिच एक - - होत एक मुलगा असंच होत मी एका शाळेला व्हिजिट की त्याला मी विचारलं कि अ महाभारतल्या पाच पांडवांची नाव सांगा. तर त्यांनी काय सांगितलं हा अ धर्म भीम अ त्याच्यानंतर राम लक्ष्मण म्हणजे त्याच्यात रामायण पण घुसळलं आणि महाभारत कि जर म्हणजे जर चौदा पंधरा वर्षाच्या मुला जर का महाभारतातली पाच नाव सांगताना येत नाही पाच पांडव कोणते तर आपली संस्कृती काय झाली? त्याच्यानंतर मग मला हा मला पण जाणवलं नाही काही तरी हे असं बरोबर मग मी नंतर माझ्या घरी आले आणि मग माझ्या मु माझ्या मुलींना मी विचारलं काय का रामायणाचे नाव सांगा? मभारतातली नाव सांगा तर ठीक त्यांनी सांगितली महाभारतातली नाव सांगितली राम यणली सांगितली त्याच्यानंतर म्हटलं रामाण तुम्हाला माहितीय का हा माहितीय रामायण. म्हटलं काय रामायण काय रामायण तो रामा आणि सीता होती हिरो हिरोन होती ती आणि मग त्याच्यामध्ये तो रावण होता तो वील न होता, आणि मग तो तिला किडनप करून घेऊन गेला आणि मग तो गेला, आणि मग त्याने तिला सोडून म्हणजे कसं जसं काही
म्हणजे हा म्हणजे त्यांनी ना आता ह न फिल्म ज्या निघाल्या आहेत, म्हणजे त्यांनी आप की राम कोण होता पण त्यांना
हिरोईन आजच्या जन्याप्रणे सांगतात की हिरो राम होता सीता हिरो आणि विलंन होता तो रावण होता.
हा म्हणजे आपण काय कमी म्हणजे आपण काय कमी द्यायला अ हे कमी करायला पडलय माहिती का त्यांना हे सांगायला म्हणजे त्यांना आपण रामा आचरण राम कसा होता? अज्ञाधारी होता, त्याने का वनवास स्वीकारला हे कारण किंवा माहिती द्याला खरोखर आप
मग मग मी काय केल्या नंतर मग मग माझ्या वेळतून मी थोडा वेळ द्याल लागले लहान त्यांना आणि मग रोज संध्याकाळी झोपताना त्याना मग रामायणातलं महाभारत मग त्यांना पण तिथ आवड वाटायला लागली की अख रामायण हा गोष्ट रूपी सांगायचं. त्या मग दुसऱ्या दिवशी झोपत मम्मी तो पुढचा पाठ सांगतू आता कसं काय झालं काय आणि मग त्यांच्या ते रामायण महाभारत डोक्यात बसलं, आता ऍक्च्युली माझ्या मुलींनी गीता वगैरे पण वाचते ती म्हणजे म्हणजे असं की त्या वळेला मग मला पण कुठतरी जाणवणारे काय हे? आणि आपल्या वेळेला बा कसं रामायण महाभारात टीवर यायचे त्यावेेळेला! त्यावेळेला एकही एपिसोड आपण सोडत नव्हतो.
ऐका पण त्यावेळे ज्या वेळे ते यायचे ना टीव्हीवर तर ती दाखवण्याची त्यांची ती पद्धत ती संस्कृती जपून दाखवायचे. आता ते राहिलं नाही आता हे सगळं त्यांनी तसं न कर ता हे जे चित्रपटात
चित्रपटात आणि त्याच्यातले ते कपड्यांची स्टाईल त्यांची आणि हे काय सगळ बदलून टाकले ते आणि त्याच्यातले.
दाखवतय म्हणजे कितपत ते दाखवतय! ती संस्कृती त्या आपल्यापर्यंत किंवा पुढीपर्यंत पुढच्या पोहोचते आपण संस्कृती जतन
म्हणजे नाही करू शकत.
नाही करू शकत! ऍक्च्युली त्या रामायणमधलं ते गाणं जर लागलं त्यांनी, आती महाभारतातली कथा आता आज ही मी जर ते ऐकलं एपिसोड तर मी आज माझ्या डोळ्यात पाणी असतं. कि त्यांनी ते शेवटच्या एपिसोडला हा त्यांनी दिलय की की हा रघुकुल मे राम त्याचत आणि लव अकूश जी कथा सांगतात रामाणाची मग त्याच्यातलं बघा आणि आत्ताच जे आहे ते आ ताच बघा म्हणजे काय बघाची पण इ च्छा होत नाही नाही त्यांची वेशभूषा बघत नाही त्यांची तोंड बघता म मी तर काय केलं मुलांना सांगितलं हे डावळे युट्यूबला हे बघा किंवा एक एक एपिसोड रोज दाखवायची की तुम्ही हे पण बघा मग चारित्र्याच्या कथा आणि कशी आवड वाचनाची ही पाहिजे काहीतरी आपण लावले पण कधी काय काय मुलांना वाचनाची आवड नसते म अशा वेळेला काय करायच आप
ण हं हं का हा बरं झालं वाचनाचा विषय निघाला.
हम्म
कुतले कुठले पुस्तक वाचलेय मला सांगू शकता का?
अ माझ बोलाल तर हो हो मी बायबल वाजलेले आहे मी स्वामी व असले मी हयायाती असलेले मी रंजित देसाईंच्या इवन स्वामी वगैरे मी खूप कथ कादंबऱ्या पू ल च साहित्य बोला अ किंवा नं अ हे हॅलो हा मला वा - मला बरं बरं मी म्हणजे बायबल वाचले, महाभारत वाचले, रामायण वाचले, पू लंं चं साहि वाचते त्याच्यानंतर ययाती कादंबरी किंवा आ ता आ मन्जे हा स्वामी म्हणजे मला अ साहित्य किंवा गुलशन नंदांच्या ज्या हिंदी कादंबऱ्या आहेत त्या वाच ते किंवा लेखिका ती सुधा आहे ना कन्नाडची सुधा चंद्रन काय सुधा काहीतरी आहे तिज नाव आता मी विसरले हा तर त्यांच्या पण कथा आहेत त्या वाचायला मला खूप आवडतात. म्हणज मला वाचनाची मला आवड आहे पण त्याच्या माझ्या मुलींना तेवढी नाहीय. ती आवड नाही आली त्या त्यांच्या वडल्यांवर गेल्या पण इव्हन मी चौथी पाचवीलाच असायची ना हा त्यावेळेपासून मी म्हणजे अ मी जर चौथी असले तर माझी सातवी आठवीची इतिहासाची पुस्तकं हिंदीची पुस्तकं मराठीची वाचून झालेली असायची त्या कारण गोष्टी रूपतातल्या. म्हणे मला ते पुढं पुढे काय होते ते पेशव्यांचं काय होते की त्या अ शिवाजी महारजांच्या पुढचा काळ कसा गेला पेशवांचा कसा गेला ते लढ्यात
हूं हूं हूं म्हणजे एकंदरीत तुम्हाला वाचनाची खूप जास् आवड म्हणजे तुमची आवडता विषय म्हणायला काही हरकत नाही आ
हॅलो हॅलो
कडे हे झालं नाय पण मला पण वाचना हो मला पण वाचनाची तशी आवड आहे म्हणजे मला थोडक्यात कादंबऱ्या वाचायला आवडता हा अं शिवाजी सावंत झालं ह्या ह्या
सावांच्या पण छान असतात. मला रणजित देसाईंच्या पण आवडतात. नंतर काळे श्रीपात काळे हा हा किंवा शैलजा राजे त्यां काय कथा असतात.
पण हा एक सांगाचं होत मला वाच चनातून जे आपन बघतो ना टीव्ही किंवा मोबाईल मध्ये यापेक्षा ज्यावेळेला आपण मन लावून एखांद पुस्तक वाचतो आणि त्यामध्ये जे जे पात्र असत ना खरोखर ते पात्र त्र आपण मनातल्या मनात ते ना अस म्हणजे दिसतं किंवा जगतो अस मला वाटत कारण वाच
म म म म म्हणूनच बोलते वाचनातूनच आपलं नॉलेज आता बघा आपण आता काही विषयावर बोलतो आता आपले जर अपडेट झाले त आपण का बोलतो. काहीतरी वाचल्यामुळे आपल्याला ते नॉलेज आहे ना? ठीक आपला म्हणजे, हा. दैनंदिन- माणूस जसा घडतो तस तसं त्याला नॉलेज ते- ते वेगळे आहे. पण वाचनातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी- म्हणजे आता मी तर माझं एवढं वाचन दांडग की कुठल्याही विषय असला तरी त्याच्यावर बोलू शकते. कारण मी ते - म्हणजे अगदी कागदाचा तुकडा मिळूदे. काय पुडी कसली बांधून आणली तरी त्याला काय- तरी ते वाचत असते मी. लहानपणापासूनच म्हणजे ते छोटे छोटे चांदोबा-
हम्म हम्म हम्म. वाचन ही माणसाच्या जीवनातली अत्यंत महत्त्वाची सवयये. कारण वाचनामुळे ज्ञान वाढतं विचार समृद्ध होता आणि व्यक्ती म स्-
आणि आपण म्हणून बोलतात की आपलं कोण मित्र मैत्री - णी नसलं तरी पुस्तके सोबती जर -
हा. मग पुस्तक हेच खरे माणसाचे मित्र असतात. चांगले पुस्तक आ- आपल्याला योग्य मार्ग दाखवता प्रेरणा देता. जीवनात यशस्वी होण्याची दिशा ही वाचनामुळे मिळते. ते. वाचन ही आपली भाषाची शैली सुधारते. नवीन शब्द, नवीन कल्पना- हॅलो.
त्याच्या प्रमाइंड होतो आणि जर का आपण निगेटिव्ह काय वाचल-
वाचनमुळे आपली भाषा, भाषाची शैली, नवीन शब्द न- वीन कल्पना, नवीन माहिती मिळते. वाचन करणारी व्यक्ती आत्मविश्वासाने बोलते आणि समाजात - आपले विचार प्रभावी प्रभावीपणे मांडू शकते. हो. पण हे केवळ वाचनामुळेच होऊ शकतं. वाचनामुळे केवळ ज्ञानच वाढत नाही- तर मन सुद्धा समृद्ध होत. चांगले साहित्य माणसाला संवेदनशील- आणि विचारशील सुसंस्कृत बनवते. खरंतर वाचनामुळे खरंच माणूस सुसंस्कृत बोलतो. एक एक म्हण आहे बघा ना, एक म्हण आहे वाचा- चाल तर वाचाल किती सुंदर आहे.
हो म नाही आपण जेव्हा स्कूल ला होतो तेव्हा बघा लायब्ररी असायची. आ त्ता पण आहे नाही अस नाहीए. पण त्या लायब्ररीत जाऊन काय वाचतात? किती पुस्तक खरेदी करतात? मा - माझ्या तर छोट- वेळच नसतो मुलांना. मग ते त्या वेळेचा एक पिरियड असं की वाट बघायचं की, मला तर- कार्यानुभवाचं वगैरे असं खेळायला पण आवडायचं पण जर नसलं तर मग जाऊन काहीतरी पुस्तक घेऊन वाचायचं. किंवा निदान अगदी पाच रुपयापासून मी लायब्ररी सुरू केलेली मला आठवते. आणि मग ते जाऊन मग तिथे तासंन तास बसायचे. कथा वाचत काही असायचं ते घेऊन- यायचं आणि ते - ब्ररीवाले पण मला बोलायचे की तू एकटीच अशी आहेस- हॅलो. लायब्ररीवाला बोलायच की तुम्ही- तू वाचते का तसंच आणून देते? मला विचारायचे. कारण कितीही मोठं पुस्तक लिहिलं ना तरी दुसऱ्याच दिवशी मी - जायची. तू नुसती वाचतेस का? तशी- आणून देते. हे पुस्तक कोणी नेलं तर आठ आठ दिवस येत नाही म्हणते. आणि तू जर नेलंस त - लगेच येते.
सोनं हरवलं तर परत मिळू शकत. पण वेळ आणि ज्ञान परत नाही मिळत. म्हणून वाचन खरच, वाचन माणसाला विचार देत.
एकदा कस वाचायला लागलं की ते अधाशासारखं वाचायच ते संपपर्यंत भूक- क नाही लागत झोप नाही लागत काय नाही. एकदम प हो हो चालेल. चा -ओके थँक्यू तुमच्याशी बोलून पण चांगलं वाटलं. आपल्यात म्ह ना.